हॅलो हा बोल ना. ह काय नाही घरी होतो.
हो का.
हो
कुठ झाला
का नाही शेताात जायला होतो रे थोडं
थोडंच थोडच जायचं होतं का म्हणजे थोडं गेल हो का
हो.
हो.
हम्म.
हे पण आता चालो होतो शेतातून
अच्छा! काय केलं आज?
नाही अद्रक लावली मग त्या औषध वगैरे सोडलं
अच्छा अच्छा.
हम्म मग ते मोठ जास्त लावलेली अद्रक टाइम लागतो औषध वगैर सोडयला.
अच्छा! हा मग आता तीन चार एकर म्हंटल्यावर बराच वेळ लागतो ना चार पाच घंटे.
हम्म
लाईट होती का व्यवस्थित
हा लाईट होती ना लाईट काही एक घंटा घेला चालत त्याला.
हा व्यवस्थित लागते ना दोन्ही घंटी त्या वेळेस मंग अडचण येत नाही काही.
नाही मी एकच घंटा सोडली. हम्म होतो एक घंटा मध्ये बीसतं भरपूर काही आवशया सोड नव्हतं घंट्या.
ताव ती बघ ना सर्व काही शक्य आता ती बघ आहे ना.
हम्म आणि आपल्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारची तेे ब की.
अच्छा.
हम्म. मला तान नाही एवढं काय आणि समजा पाऊस नाही बी आला समजा लवकर तर आपल्या ऍडसो होतो गं.
हा हा नाही आता मोठं हे म्हटल्यावर मग माणूस त्या हिशोबानेच लावत ना पाण्याच्या हिशोबाने आद्रत. आद्रत लावनं एवढं सोपं ये नाही ना सांभाळाना तिला खूप ये राहात ना उन्हाळत.
हम्म तेच ना.
पाणी थोडी वर्ष भरतो राहतोय राहतोय तीन चार महिने आता.
हा झाला आता एक महिना एक दीड दोन महिने वाणी फक्त आता. ऑगस्ट, सप्टेमबर त्याच्यनंतर पाणी चाललं देणार.
ना तेच ना.
हम्म. बाकी तुझं काय झाल मग?
बस माझं काही नाही असंच आता निवांत आहे थोडं कामावरले याले ना.
हम्म हम्म मस्त.
हम्म.
कामा आवरले का?
हो आता आवरलेस थोडेफार आहेत पण आता आवरल्यासारखे जसं जस्ट.
हम्म.
हम्म.
हम्म काय आता चला जाऊ कुठतरी मंग फिरायला वगैरे.
हा बघून यार चालू आहे काहीतरी असस नियोजन पण मग अजूक काही आयडिया नाही अशी कुठे जाय म्हणून.
लोनावळा, खंडाळा.
आह आ हा ते पण छान आहे म्हणा.
हम्म.
हा आणि आता हे पावसाळ्या दिवसात फिरायला कुठं पण असं छानच असताव ना.
हा .
हा हा छान आहे ते पण, बघू म.
हम्म जाऊ ना तर आता संडेला, उद्या करीशी.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
माहित मंग दौलताबाद पॉर्ट आहे.
हा हा.
हम्म तिथं पण छान आहे.
हा हा.
हम्म.
बरं आहे ना, बघू मग जेवना.
हम्म तिथे छाण वाटतं, वरती किल्ल्यावर तर मस्त असं.
हा हा खरंच, फिरण्यासारखे खूप काय याच्यात शहरात एक दिवस आता, काही याचं होणार नाही पण मग खूप काही पिरन्या सारखं.
नाही नाही, एका दिवसात मग किल्ल्यावरच जायचं एक दीड तास लागतो जायला वर.
हा, नुसतेच जाऊन यायचं मग आस करायचं.
हा, मी जावुनच आम्हाला तर संडेला बघु प्लॅन करून जाऊन ऐउ.
हं, फोटो वगैरे आता मोबाईल वगैर चांगला आहे, मग फोटो वगैरे फोटो शेशन चांगलं
हा हा, बरय.
हम
हम्म.
जाऊना तु येत असला जाईन तुला घेऊन.
हा, जाऊन बघू, जाऊ.
हा
जाऊ म्हटलं मग जाऊ म्हटलं.
हो ना जाऊ ना, बाकी काय चालूय घरी कामं.
बाकी आता हेच थोडंफार, चारा पाणी करायचं आपल्या ढोरांना.
होका.
हम्म,
हो चालुयात, थोडं फार काय ते जड दगदग राहतात मग घरीच असतो. उन्हाच काम आवरून घेतलेले.
हा बरोबर. आता काय एवढे कामं नाही होणार, कामं आता जवळ जवळ संपलेलं आहे आता.
हा, संपलेलीच ते आता जवळ जवळ माझं अस, कामासारखं काही नाही ना मक्का आण तूरच आहे सगळी. त्या म्हणु काय, कपाशी थोडीशी, पण त्यात काही गवत वगैरे काही नाही. होईल नंतर बघूया तो एकदिवस
बर आहे राव मग, आम्ही लावून ठेवली कपाशी.
हो, भाऊ राहणार म्हणतात आता दहा पंधरा पर्यंत, काय माहिती आता. हो, कपाशीला म्हणत होते पंधरा पर्यंत, बघू आता काय होतं काय. बरं आहे ना यास असलं, तर आपलं होईन पंधरा वीस क्विंटल. बरं हे ना असलं पंधराचा
ह हा चांगलं हे म्हणा
अ हो हो
हॅलो आम्हाला भेटायला पाहिजे मग तेवढ काम
सगळ्यांनाच भेटल ना
हा ठीक आहे.
हम्म